हा बोला, काय करायलात? रानात ते आलेत
हा, काय नाय बसले निवांत.
हा असू दया, जेवला?
जेऊनच, तुम्ही
ह, नाही आता जेवायचं, हम्म काय म्हणताय, मग काय, काय बनवलंत आज?
आज, हम्म
हं, हं
आज ब हिची म मम्मी न हिची डाळ - डाळीची आमटी केलती.
हं
सुखं काय होत? बास सु काय चाललंय, नाय मी तर जेवता
काय केलतं?
मेनमेकर
हा, हा, हा, हा, हा, ते कळालं आणि हा - हा वेगळं काय मग बनवता का नाही? काय इडली, उत्तपा वगैरे असे
बनवते की
हं- हं -हं, ते कसं बनवताय, मग इडलीला?
इडलीला, आदल्या दिवशी भिजू घालायचं म
हा काय - काय, हा काय - काय, घालताय म्हणजे तांदूळ उडद डाळ उडद उडीद डाळ
त उडीद डाळ
पोहे, उडीद डाळ, हा- हा- हा आणि मग ते एक भिजवून घेऊन, वाटून ठेवून, मग सकाळी वाटून ठेवून सण दुसऱ्या दिवशी करताय काय? हा आणि संध्याकाळी त्यात सोडा वगैरे घालून, संध्याकाळी दुसऱ्या दिवशी आपण ते करतोय.
होय.
हम्म आमच्या इकडं पण तसंच आम्ही पण करतोय, आणि इडलीला- कस जरा घट्ट भिजवायचं असतय, आणि ते उत्तपा डोसे वगैरे त्याला कसं पातळ पीठ केलं तरी चालतय, आणि ते पातळ केल्यामुळं ते चांगलं कुरकुरी होत तय, आणि त्याच्यान टेस्ट पण छान येत्या उडीद डाळ घातल्यामुळं त्याच्यात पोहे घातल्यामुळे कुसखुशीतपणा येतोय, आणि कुरकुरीतपणा त्याच्यामुळे येतोय, आणि छान पण लागतय. आणि वेगळं दुसरं काय बनवता येतय, रेसिपी आणि काय कुठली दुसरी. हेचि पण रेसिपी तुम्हाला सांगतो मी, अं हे अ स सगळी डाळी एकत्र करून घ्यायच एक एक वाट्या, आणि त्याच्यात तांदूळ दोन वाट्या घालायचं, आणि सगळ्या डाळ्या घालायचं, तूर तुरीची डाळ, उडदाची डाळ, मुगाची डाळ, ते सगळ्या डाळ्या घालून भिजवत ठेवायचं, आणि संध्याकाळी त्याचच आपण ह्याच्यासारखंच वाट करायचं, इडलीचा ऊत्ताप्याच तसं गं, आणि दुसऱ्या दिवशी त्याचं अप आप्पे बनवायचे, एकदम टेस्टी आणि छान लागतात, आणि ते कसं आपण चटणी वगैरे सोबत खाऊ शकतोय. आणि छान लागतय ते.
हा हा, मला चटणीच येत नाय बनवाय, तुम्ही सांगा ना.
चटणी खोबरं आणि खोबरंत, कोथबिर, जिरं, तिळ हे सॉरी तिळ नाही, खोबरं जिरं हे घालून अ मिक्सर ला मिरची मिरची पण घालायचं, अन ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं, अन त्याची मव्हरी, जिरं, कडिपत्ता घालून ते फोडणी अ त्यात घालायचं.
हा हा.
आणि फोडणी टाकायची त्याला फोडणी मारायची. त्याच्यानं कसं टेस्ट लागतंय आणि ते आपण इडली उतापा- ह्याच्याबरोबर आपण सर्व करूतोय. सर्व करू शकतोय खाऊ शकतोय, हम्म. आणि तो आणि कुठला वेगळा पदार्थ असतोय येतोय तुम्हाला काय दुसरं काय आणि समोसा वगैरे हे पण आपण खाऊ शकतोय, आणि हे बाहेर गेलं क नाही आपल्याला खायला म्हणा क्वांटिटी जास्त पण पैसे पण म्हणजे लागतात, त्याच्यामुळं
होय.
होय, नंतर न करतो काय.
बरं बरं चाल